हॅलो
हॅलो हा ब काय
हा
हॅलो मनजी काय ऐकवालं काय
नाही नाही ऐकू का आलं नाही ग
अगं काहीच झाला जोरात टीव्हीचा आवाज ठेवला ग म्हणून म्हंटलं काय ऐकायला काय म्हटलं
नाही नाही मग कुठं फिरायला गेल तस की नाही
नाही नाही कुठं फिरायला जाऊ बाई घरातच आहे तू
का.
अगं पाऊस पडायला लागलाय एवढा ह घरात मम्मी कावायल्या परवास भिजून आल्तो कॉ कॉलेज मदन. आम जेव्हा. मम्मी तर टोपी पॅन्ट सगळं घालून पण मी भिजून आणलतो मुद्दामनं. सगळी भिजल्यात म्हणून
हो गेली
आणि ग मी कॉलेजवररच गेलतो मग आमच्या मम्मी ना सकाळी जाताना मला रेनकोट वगैरे घालून पाठवलेली आणि मग नंतर घरला येताना भिजून आलतो ना मग मम्मी म्हंटली रेनकोट ह धला तु दि न्ही घा म्ह सग भिजलात म्हण तू पण भिला घरडालती ग म्हणून आमची मम्मी लिपत पाठवणार नाही तुला
आम्ही गेलतो कोल्हापूर ला
काय का कुठं म्हणजे मैत्रिण मैत्रिण काय
हा म्हणजे आमचा इव्हेंट होता डान्सचा
हा हा
र मीो ना
हां
मला जायला लेट झालेलंग म्हणजे म्हणजे बारा वाजता काहीतरी पोहचाल. हो पण आम्हाला उ झाला म्हणजे आम्ही निघायलाच लेट झाला आम्हाला. म्हणजे गाडी होती की त्याला एका साईड ला ब्रेकच नव्ह ब्रिक एक गेल हा. आणिम् तसच गेलो आम्ही कोल्हापूर पर्यंत आणि त्या दिदीने सांगितलेलं की काय कि गाडी स्पीडमध्ये मारला तर स्लीप होणार म्हणून. नाहीतर काहीतरी सुटणारणार तुम्ही अस सांगितलेलं मग आम्ही घा भीत भीत भीत तसं गेलो आम्ही वीस स्पीड वर होतो आम्ही. हा हा. नही आता हा वेळ झाला भरपूर आम्ही दहाला निघलेलो. अ दहा दहा मिनटं कमी त्या त्रास असतील तेव्हा निघलेलो आम्ही. अ म कोल्हापूरचा शिरवळा फाटायक नाही तिथं आम्ही नाश्ता केलो. म्हणजे तरी साडे दहा नाही साडे दहानाही अकरा वाजले असतील.
हां.
काय केेलो.
हा.
आपल्यानंतर मग. तिथन दिदी म्हंटले की जरा फास्ट चला कायतरी होत मग पाऊस एवढा यालता. ह
बाई पाऊस ईतरी क नाही काय नाही ह्यच.
मजा आली सोडखर मग गेलो म तीथ गेल्यानं तर म म्हणजे जे सर वगैरे होतो कणी ते जरा ओरडायला लाग गल की म्हंटली त्यांनी एवढा लेट कस काय,
पाऊस असतो ना, सांगितलं नाही.
मग सांगितलं की आम्ही तस की लेयच्या मुळ म्हणून.
हां.
ह अशी बोलतंय. मग सांगितलो तस. किनी
तुझा आवाज कटकट आलाय.
बघ आता.
हा.
ह अगं ते कुकरचा आवाजामुळ जाऊ कुठं थांब बईन. घर आमच आहे भारत मग काय करायच हितन तिथन हितन तिथन हितन फिराय लागलो ह्यासनी गप्प बसा म्हणून सांगालं तरी गप्प पण बसना झाल्यात.
हा का बाई.
मंग मग ते कार्यक्रम वगैरे आवरला सगळं जेवण वगैरे झालं.
तिथंच असते वे जेवण म्हणजे डान्स झाल्यावरती. अ हम्म.
अय युनिव्हर्सिटी मध्ये ते कुठला तलाव आहे की युनिव्हर्सिटीचा.
हा हा.
तिथं गेलो.
हा.
मग तिथं गेल्यानंतर ना, पाऊस एकदम जोरात.
ह.
एकदम जोरात म्हणते कनाय पुढचं काय दिसणाच झालंत. का एवढं जोरात पाऊस हाय.
अग बाई केव्हडं भांडाल्यात घरात तूझ्या.
जा झोप. सांगल किती बाई. चला चला म्हणून त्या पोरी ऐंक ना, ते तयार नाही कोण बी उठ हालायला तिथन.
हम्म पावसात भिजायच असेल ग त्यांना.
वा ह मग. पावसात भिजलो की बिल बनवल जरा.
हा.
रील बनवल्यानंतर न. मग रील बिल बनवल पाऊस रील बनवल्यानंतर ना, पाऊस गेला.
म्हणजे पावसातच रील करा असं त्यांचं मन व्हतं वाटत.
हा, नाही मला पावसातच रिल बनवायची होती, पण लईच होता ग.
आ
मग आम्ही पण रेनकोट वगैरे लई नेलत. आणि सामान एक होत. कुठं काय आणि
सगळंच मग
सगळच म्हणजे आम्ही पण भिजलेलो.
मग घरला जाऊन कावच खाल्ली असशीला मग चांगलंच.
काव म्हणजे बाई विचाराचं काम नाही. मग लई शिव्या खाल्लो अशा
म्हणजे चांगला एन्जॉय झालाय म्हणायचा तसा.
हम्म. मग घरातली म्हणायल्यात कशाला जायचं मग एवढ्या पावसाचं.
म्हणजे मग किती वाजता घरी गेलासा?
तरी सात वाजले होत. होह अगं म्हणजे काय झालं दोघ
पाऊस होता काय?
पाऊस तर होता आणि दोघी जण गाडीवर होतो ना, मग त्यांना सोडायचं घरी पाहिला
हा, हा, हा.
येणार घरी मग ती गाडी पण आम्ही दुसऱ्याची आणलेली तिला त्या दिदीला नेऊन द्यायचं हो त ना ते, तिला नेऊन दिली गाडी. ती परत मला सोडायला आली. बि
चांगलं चाललंय की. मग नंतर तू पण परत गेली असशील कनई सोडायला.
नाही नाही ना, असं काय झालं नाही.
आता तरी काय पाऊसच नाही आमच्या इकडं तर, तीन चार दिवस झालं पाऊस ऊन हाय एवढं कडक ऊन आहे की नाही, असं वाटतंय पावसाळा आणि उन्हाळाच सुरू आहे.
नाहीतर काय. पाऊस पाऊस पाऊस मग असं म्हणालतो पाऊस कधी जातोय, कधी जातोय आता कधी एकदा पाऊस येतोय असं झालंय.
एवढं ऊन पडलंय. व्हय आज तरी कॉलेजवरती गेलतो मी आणि माझी मैत्रीण चालत जाताना चालत गेलो, येताना चालत आलो. आमच कॉलेज जरास म्हणजे आमच्या घरापासन लांबच हाय तस म्हणायला गेलं तर आणि ऊन एवढं होत की नाही आम्हाला चालता पण येत नव्हतं. मी तरी चप्पल काढून हातात चप्पल खातात घेऊन चालत गेलतो घरला. एवढा चालत चालता पाय दुखालतं एवढं तळपाय. मग त्यामुळं म्हटलं आता राहूदेत चटक बसूदेत पायाला, तरी मी चप्पल काढूनच चालत गेलो घरला. मग काय करायचं म्हटलं आता एवढं ऊन हाय पाऊस पड पड म्हटलं तर पडलं नाही आणि आता काहीतरी असं कॉलेजवरती म्हणजे असं काहीतरी कामा निमित्तानं गेलं कनई, त्यावेळी पाऊस पडलं आता. नाही तर काय. आणि ज्यावेळी छत्री घेऊन जाणार नाही, रेनकोट घेऊन जाणार नाही त्यावेळी पाऊस पडणार धो-धो.
होय आग.
आणि आम्ही परवा कॉलेज वरती गेलतो काय त मीटिंग होती मग त्यावेळी कॉलेजवर गेलोय तरी संध्याकाळी काय म्हंटली. अ की सर म्हंटले की मला यायला जमणार नाही पाऊसल हाय. इथं पाऊसच्या म्हण. हे जण बाहेर पडता येत नाहीे असं म्हंटले मग आता आम्ही तर बाहेर कस. पडायच ते पावसात ना म्हणजे असं इथन कॉलेज गेट. पर्यंत जाऊ पर्यंत पूर्ण ओली बल एवढ जोरात पाऊस होता मगमी साडे दहा वाजे. र्य कॉलेज व हों पाऊस जऊपर्यंत काय पाऊस गेलाच नाही तसच भिजत झा आलो मग काय किती वेळ म्हणून कॉलेज वर बसायचं.
होय
कोण नसते रात्री त्यात कॉलेजवररती असते. त्यात दादा वगैरे ते ना पण त्यांना पण घरी जायचं. त्यांनी नदीच्या पलीकडं राहतात. खालच आधीच फुलं हे झालतात मग त्यामुळं आमच्या मुळ त्यांनी कशाला राहू दे म्हणून आम्ही आलोच तसच भिजतच आलो.
हम् मग काय सोडलं का कोण न असं चालत आला सां.
नाही नाही आमचे पप्पा आलते कार घेऊन म्हणजे माझ्या दोन मैत्रिणी होत्या ना त्यांना पण सोडायचं होतं.
हम्म हम्म हम्म
पाऊस वगैरे नसला अस तो दादा म्हणाल सोडतो मग आता म्हंटल तोल म्हणजे असं पार्क करून जाणार होत ना खालच पूल पूर्ण बुडलेलं म्हंटलं आताुठ आता जाता कस कसं जायच कळत नाहीय मण तो अजून दोघांना सोडणार होत. होता मग आम्हा तिघीना आणि कुठं सोडू दे म्हणून म्हटलं राहू दे पप्पाना बोलवतो म्हटलं.
होय.
त्याला आणि नंतर जायला अडथळा नको ग म्हणून म्हंटलं.
होय तुम्हाला त्या दोघांना सोडणार, तुम्हा दोघांना सोडणार. मग त्याला घरी जायला असंच झालं माझ्या सोबत पण परवाग. हम पला एक तिला सोडलो मग त्या एक मैत्रीिणी तिला सोडलो दिदीच्या घरला गेलो. तिथं जाऊन ति बडबडबडबड ऐकून घेतल हो ती ओरडाल ती जरा अ साडेचार ला गाड आणून देऊन सांगित गावचले तरी तू गाड आणून दिली नाहीस पप्पांना जायच. होत दवाखान्यामध्ये म्हटलं सॉरी दिदी लेट झाला. हो मग काय बोललू.
अह होय.
मग चूक आपलीच.
हो य
हम् मण सॉरी म्हंटलं मग म्ह परत तुम्हाला गाडीच देणार नाही. काय करताय करा जावा.
परत दिल गे ती काय एवढं.
हम्म. देत्याय सोड. पण त तिला पाहिजे म्हणजे तिला पण नको होती पप्पांना पाहिजे होती त्यांच्या. आणि तर ती खोटं सांगून दिलती गाडी ग.
अ.
हम्म. असं हाय ते.
त्याआधीच तू म्हटलीस ना, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून.
तरी आ गे जाऊन नीट आलासा नीट आलासा म्हणून गेलासा आणि नीट आलासा म्हणून बर आहे.
होय नाहीतर काय तर बाई. मी तर किती घाबरून गाडी चालवतो माहिती काय. लय घाबरून गाडी मारालतो मी. कुठ तर पड का मी एकटी सुद्धा चाललं असतं ना. ते प मागची पोरगीला माझ्यामुळ आणि काय नको म्हंटलं.
व्हय.
म्हणून मग हळू मारालतो मी गाडी मी. हं.
म्हणजे तुला गा म्हणजे असं प्र दी गाडी मुळं तू भीत भीत भीत भीत तिज्यामुळं भीत भीत चाललेलीस असं.
होय. चालतय दहा मिनिट ठेवु काय.
हं हं. चालतेय चालतेय.